तर शुभदुफार हॅलो हॅलो
हॅलो
हा आता येतोय बोला तुम्ही पाणी वगैरे पिता की नाही
अरे पाणी तर पियावंच लागतेय पाण्याशिवाय काय जल हे जीवन
हा बरोबर आता तर उन्हाळ्याचं तर खूपच पाणी प्यावं लागतं हा आणि त्याच पाणी पिण्याच पण केटी फ्रायडे
खूप जास्त फायदे आहे
हा खूपच म्हण आणि उन्हाळ्या तिथे खूपच ताान वगैरे लागते ना
हो आताहानी लागते नुसत जेवणापेक्षा जास्त पाणी पाणी जीव करत
हा जेवण करताना पाणी अ आपण कुठे बाहेर गेलो थोडस चाललो की लगेच पाण्याची ताण लागते आणि भरपूर भरपूर पाणी पिलं की काय म्हणत आपलं शरीर पण निरोगी राहत वेगवेगळे आजार होत नाही
हो बरोबर आहे पाणी म्हणजे पिणं खूपच महत्त्वाचं
हा गरजेचं पण तेवढंच आहे
हम्म म्हणजे कोणत्याही वयोगटासाठी हा आळस चालत असते आणि पाणी पिणं हे कोणतेही वयागट योग्यच आहे म्हणजे अस कोणत्याच व असं बंधन नाही कि पाणी प्यावं
हा कि लहान मुलांनी पाणी पिवा नाही मोठ्यांनी असं काहीच नाही आहेे त्याच सगळ्यांना भग हा भगवताने बनवलाय ू् आणि तस आहे आणि जर आणि आता तर खूपच गरजेचं आहे आलं तर म्हण आ ज मध्ये तो खूपच ऊन पडत आहे एवढं की ब बाहेर पायर ठेवू नाही शकतो. त्याच्या पाणी. हा आणि त्याच्यात जर पाणी नाही राहिलं ना मग जास्तच हे होत. हम्म पाणी म्हणजे. जर पाणी कसं आहे वेगवेगळे. त्याच्याने आजार पण होत जं पाणी नाही पिलं तर आणि आता जर. म्हणजे आताच्या जनरेशनला एवढं जास्त कोणी पाणी पीत नाही. ते तर प्यायलाच पाहिजे पण अ काय आताच तब्येत. बिगड रे बिघडली की दवाखान्यात गेलो का डॉक्टर म्हणता तुम्ही भरपूर पाणी.
भरपूर पाणी पिया बरोबर कारण की पाणी पाणी हा जेव्हा आपण पितो ना. पाणी पितो तेव्हा पाणी आपल्या पाण्याचं रूपांतर वॉशरूम मध्ये होते. तर आपल्या शरीरामध्ये जितके पण विषाणू असतात ना त्या. पाण्या वाटे आपल्या बॉडीतून बाहेर निघत. तर त्याच्यामुळे आपली बॉडी क्लीन होते तर डिटॉक्स क्लीन झाल्यामुळे.
तेव्हा आपल्याना पोटात ते बारीक बारीक खडे होऊन जात आणि तेव्हा पण म्हणतात ते पाणी पिया तुम्ही जास्त. स्टोन वगैरे काय म्हणतात ना त्यांना ते हा त्याला तो जो लहान असेल तर तो चालला जाईल खायचा ि अस तसं म्हणतात. तेव्हा पण खूपच पाणी प्यायला प्यायला लावतात. आपण तर एक म्हणजे रोज नियम करून घ्यायला पाहिजे की आपण एवढ्या सत्ता राहिशील त्यात हा हा पिलस पाहिजे.
हा सुरुवातीच जर झो सकाळी झोप. पेतून उठल्याबरोबर सकाळी एक ग्लास अस थंडा हलकं गरम पाणी पिलं ना. त्यांनी पण अर्धे हजार दूर होतात असं म्हणतात.
हा पाणी म्हणजे खूपच गरेजेचं आहे पाणी असं सांगितलं ना. पहायला जर गेलो तर खूपच गरजेचं आणि लहान मुलांना तर. पाणी नाही राहिलं ना तो खूपच होतो त्यांन तर हां. ते जसे आपण आणि आताच्या जनरेशनला खूप लोक आळस करतात. की जाऊ द्याता नाही थोड्या वेळात पईल जाऊ द्याता नाही थोड्या वेळात.
हो त्यांना तर ते मोबाईल हातात असतो ना त्याच्यामुळे त्यांना उठावंच नाही वाटतं जाघेऊन.
हा आणि ते कसं आहे. अ जाऊ द्या आता कोणी पाणी प्यायला जाईल तेव्हा त्यांना सोपू जाऊ द्या कोणी पाणी प्यायला जाऊ. तेव्हा त्यांना सोपू असं त्यांना वाटत आणि कोणी. मला जेव्हा पाण्याची ताण लागेल तेव्हा तो जाईल ना.
हो बरोबर आहे.
ते तर पिऊन घ्यायला पाहिजे ते असा आवाज केल्याने ना जास्त हे होतो.
ह आणि ते छोटे छोटे मुलं जे असतात ना ते पण नकोसं वाटते त्यांना पाणी प्यायला तर मग. त्यांना पाणी वेगवेगळ्या प्रकारे पाजावे लागते. कधी लिंबू शरबत करून. कधी काही कधी त्याच्यात अ कधी आंब्याचं पण बनवून.
नारळ पाणी वगैरे ते पण पिलं पाहिजे. ते तर खूपच पौष्टिक असत. काही जर उठून जर तेच पाणी पिलं ना तर खूपच चांगलं असतं ते.
हो. त्यांनी आपले म केस चांगले होतात त्यांनी ना आपली केस चांगले होतात परत, तर आपली स्किन क्लिअर होते आणि.
अ काय म्हणत त्याला अ लूजपणा नाही वाटत. स्ट्रॉग एनर्जी येते.
एनर्जी येते बरोबर आहे. ऊर्जा आवाला असं वाटतं बॉडी मध्यें ध्येय एकदम नवीन ऊर्जा झाल्यासारखी वाटतें हम्म तर जे कणी केव्ह वर्कआउट करतात सकाळीं व्याम करतात खूप जास्तं वगैरे तर ते लोकं पणं नारळ पाणी पितात एक एक दोन दोन आणि त्यांच्यातली ती मलाई पणं खातात
हा ते वा्हाईट पांढरी पांढरी निघते ते पणं खूप भारी असतें
हा बरबर आहे आणि कसं लोकां ह लोकांनां जर हम् त्याचं महत्त्व व्यवस् व्यवस्थित समजून सांगावं लागतं त्याचं जनरेशन
हा ते कसं आहे अरे आजच्या जनरेशन मध्यें तुम्हीं एवढं ते मोबाईल वापरतात त्या मोबाईल तुम्हीं चांगला उपयोग करा त्यांच्यावर तुम्हीं सर्च मारा पाणी पिण्याचे काय फायदे आपणं पाणीने मी पित्त काय होईल हे त्यांना
त्यांनां डॉक्टर डॉक्टर इतर म्हणा किंवा इतर लोकं म्हणा ते व्यर्थ बडबड करतात असं वाटतं त्यांनां आजकाल ते चार जी पीटीची भाषा कळतेय ती जेंव्हा म्हणेल की ती गोष्ट चांगली आहे आपल्यासाठी तेंव्हा ती करतात
अरे आता तर ते सगळें चेट जीपीटी वरच खेळत गेलेत आपण जे आपले रियल मध्येच ते जे माणस आहे त्यांच नाही एकते ते जे इंटरनेट आहे त्यांच ते आईकते
हा ब आणि पाणी पण कसं आता पावसाळा चालूं होईल बघा पावसाळा चालूं झाला की पाणी कसं थोडंसं गढूळ येत. बघा नळाचं पाणी जे गव्हर्मेंट पाणी येतं तर ते थोडंसं त्यात उकळून पिलेलंच बरं नाहीं तर
हा त्यांचा नाहीं पणं ते पणं बरोबर आहे पाणीच जमते डॅक अ विहिरींमध्ये जातील मंग ते तसंच पाणी येतं म त्याला जरा गाळून वगैरे गरम करून आणि जसं तर पाणी येणार फ्रिज मधलं नाही पणं अ गरम करून तरी फ्रीजमध्ये तुम्ही थोडं थंड करण्यासाठी
ला हा नाहीं माठातलं पाणी पणं पिणं योग्य आहे समजा तर तुम्हीं तत्व जर पाहायला गेले ना फ्रीजपेक्षा माठांत पणं पाणी मिडियम प्रकारे थंड होतं अ त्यांच्यात
गरम करून टाकायचं काही जमत
हो हो हलकं गरम करायचं आणि मंग थोडं थंड करून
हा ते गरम केलं का मंग ते पाण्यातले जे जीव जीवाणू वगैरे काही असतील पडलेले ते हे होऊन जाता त्यांच्यात
हम्म बरोबर असंय आणि तुम तुम्हीं समजा एखा हा हा बोला बोला बोला बोला
भरपूर पाणी पिल्यानंतर त्वचा चमक चमकदार पणं होते
खूप शाईन येते एकदम क्लिस्टर क्लिअर अशी त्वचा दिसते टाईटने
तर तेचं पाहिजे आमचं चेहरा एकदम क्लीन पाहिजे एकदम मस्त दिसायला पाहिजे त्यांना हम् पणं ते जेवढं पाणी पाणी पीतील तेव्हड त्यांच्
हम्म ह पूर्ण बॉडीची स्किन पणं चांगली राहतें पर आतमधून पणं बॉडी चांगली राहतं आणि ग्लुकोन डी पणं पितात आजकाल पाण्यांत करून त्यांनी पणं ना चांगली ऊर्जा राहतें खेळण्यासाठी म्हणजे आज क् प क्
आणि चेहऱ्यासाठीठी पण वेगवेगळे्या प्रोडक्ट तेवढे महाग महाग प्रोडक्ट वापरण्यापेक्षा तुम्ही तर फुकटच भेटतच ते प्या ना जेवढं लागेल तेवढं त्याच्याने पण तुमचा चेहरा एकदम क्लीन होईल ह हे डीहाड्रेशन मु पण थकवा जाणवतो पाणी नाही पिल आहे मग कितीे ह भरपूर पाणी पिल्यानंतर दिवसभर ऊर्जा टिकून राहते
हा एकच ग्लास पाणी त्याच्यात चट की बर म्हण आपलं आपलं चिमूटभर मीठ टाकून जर पिलं ना तर एकदम एनर्जी ल्या सारखं वाटतय
ते पण खूप भारी आहे मी आणि इ सकाळी पण उठले का मी मीठ टाकून गरम पाण्यामध्ये गुोलणे पण केले ना तर तोंड पण एकदम फ्रेश राहतो
हो ते घसा वगैरे दुख ल खप ह आणि हवाळात खूप लोकांचे घसे बसून जातात तेव्हा ते गरम पाणी करतात त्याच्यात मीठ टाकतात आणि त्याच्याु पुर्ण्या टाकतात
आणि पाणी जर पिलं तर आपल्याला भूक पण लागली असेल ना ते पण मिटवत मी तर काय करतो जेव्हा मला भूक लागली की मी डायरेक्ट पाणी पिऊन घेतो े तेव्हा तरी पाणी जातं
बरोबर आहे आणि हे म्हटलेलं आहे की अर्धी आपल्याला वाट प्रतेक वेळेस की आता मला भूक लागली आ मला भूक लागली त्यातल्या तर अर्ध्या वेळेस आपल्याला पाण्याची तहान लागलेली असते पण आपल्याला ते हा म आपल्याला ते कळत नाही आपण डायरेक्ट काही खाऊन टाक आणि मग पाणी पितो पण जर आपण पहिले पाणी पिलं ना तर आपली भूक कमी आणि बरोबर त्या वेळेवर त्या शरीराला पाणी पण मिळते
हा तर मग ते आता कसं भूक लागली का खाऊन घेत मला भूक भक लागले भूक लागले पण जेव्हा भूक लागते ना तेव्हाच ते पाणी जास्त जात आणि आता कोणाला कोणाला इच्छा पण होत की नाही मला तर ताणच नाही लागली तर मी पाणी नाही पि पण जेव्हा भुक लागते ना तेव्हा पाणी पिऊन घ्यायचं म्हणजे आपोआप पोट भरून जातं
बरोबर बरोबर पाणी खूप महत्वाचं आहे अन्न म्हणजे पाणी
हा ते गरजे आहे ते सांगितलेलंच आहे ना ्मप देवान चले मग तुम्ही पण हा ह तुम्ही पण सांगा पाणी पिया असं तस तमही पण जनजागृती करतो हा हो चालेल हो धन्यवाद ह पणम ठू
एड कॉल प्लीज